हां ही मी पणं देतं नव्हते पणं हे सवयं लागली बरं नसल्यांपासून मंग खडी चूरण्यां पासूंन जरां रांह आणि परंत झोपतं नाहीं लवकरं ते मोबाईल लावूंन दे म्हणतां जरां बघतं म्हणजे झोप आलेलीच असत्यां पणं ते आमिष त्यांला पाहिजे असते ते दाखवायचं दोन मिनिटांत तं ते बसं चालूं केली की लगेच दोन मिनिटांत डोळे मिटतांत त्यांत पणं ते पाहिजे म्हणूंन ते आणि घेऊंन बसते
रात्र दूपेहेर कायं अलंग अलगचंचा होईल बंता हारं हरं
होयच्यांस त्यां वयांच इथं कोणं नाहीं नां खेळण्याला एकटांच घरांत बसूंन तरं किती बसायचं आणि बाहेर फिरवांयला किती न्यायचं सारखं बाहेरचल मंगत घरातल्यां प्रत्येकांला बाहेर नव्हते
ह ते सळच आमच्या इथ आहेत तशी लहान मुलं पण आहेत आणि सगळ आमच्या कास्ट मधली आहेत ना आजूबाजूला म थोड ह्याच्या घरी जा थोड तिथ जा सगळं नातेवाईक कस आजूबाजूला
हा माझ्या माहेर गेले होतीि तर आ त का म लागलय प माहेर गेल्यावर तिथं आत्ता रमा लागलाय म्हटलं नाही तरर मला सारखं त्रास देत होता म मम्मा मम्मा सारखं करायचा आणि हे पण मलाच घे म्हणायचा बाहेर चल मम्मा चाल तूच चल
हा तस तस ते जरा बाहेर गेलं कस सगळ अनोळखे वाटायला लागतात ना
हा म आता बेले होते सुट्टीला हम्म तेव्हा रमलेला चांगला हम्म मग ति ते पण आहेत ना लहान मुलं खेळायला आणि मग इथं आता सिटीमध्येध्ये दुसऱ्यांच्या घरात कस जाणारा हा प्रश्न पडतो
हो ते तर आहे हा असं आजूबाजूला बंद असतात हो
आहेत पण हे होते ना स्कूलला गेलेले असते
टाकीत लावले हम् हम् इथ इ फकस आमच्या म्हणजे जवळ आहे ना ना म्हणून कोणाच्या जरी घरी गेलं ना काही नाही सगळ सासऱ्यांचे भाऊ बहिणी असेच आहेत सगळे
ह हम्म पामचत हम्म हम्
ह ह
हीथ कसं आहे बाजूला पण तो पण शाळेला चालला आता तिथं जातोय आणि त्यांचा गेट ओढतोय मम्मा चल म्हण मला म्हणतेय आपणच जातोय बाहेर न चुक चुकवून मला त्यांचा काही गेट वडत बसतंय तोे शाळेला गेलाय म्हंटलं तरी ऐकतच नाही तो आल्यावर येऊया म्हंटल तर तवर येऊन मग जेवण करून झोप आपले असतो मग कधी जाणार कसं जाणार संध्याकाळी ट्युशन असते त्यांचं आता ह्या वेळेला बाहेर हम्म त्यावेळी जरा बाहेर बसत खेळत सगळी मुलं काय खेळायला आली निलेश पण बाहेर त्यामुळे
हम्म आत्ताच्या मुलांचं तस पहिले पासूनच क्लास ट्युशन वगैरे स्कूल मध्ये पण जावा ट्युशन ला पण जाव अरे फोन चालू आहे थांब दोन मिनिट हम्म
तर बेसिकच हे हे आहे ना आता
ते तस पाहिजे आपल्या वेळेस स्कूल फक्त स्कूल वरन घरी यायचं काय कोण अभ्यास घ्यायला नसायच काही नाहीत स्वतः अभ्यास तसा करायचा. हम.
हम्म.
आधी कंटिन्यूज.
अभ्यास केला केला नाही नाही त्याचं जरा हेज.
हा आणि. आई वडील पण जास्त असं शिकलेले नसल्यामुळे असे काय जास्त घेत नव्हते आपल्या अभ्यास आपण. आपल्यालाच करावं लागत.
लागत होता होय. आत्तापसून त्यांना जेपायला तर पाहिजे की आता काय काही शिक''--''
होयच की अरे कोण तू पण म्हणतच तू पण बोल त्याला.
हम्म.
ह एक एक ठिकाणी घटना पण घडतो की जॉबच असं होत डिप्रेशन वगैरे दिलं. म्हणजे एक बारा वर्षाच्या मुलीला हार्ट अटॅक आला होता जास्त अस. अभ्यास न्यूज आले होते न्यूज.
हा हा,
हम्म. म ते जरा हे ते ना आता लई कसं. वज असल्यासारख मुलं विद्यार्थ्यांच्या अंगावर.
होय उलट.
हम्म. हो पण बुोलते. ह
तर ते वारीला मध्ये गेलेली दिंडीतना तुमच्या गावातली मेल म्हणजे. ऍक्सिडेंट झालेला काय.
हो नाही जात ज हा मग आमच्या सुभाषनगरमध्ये माहिते हाय. शेजारी मालगाव आहे ना तर मालगाव मधल्या होत्या.
हा मालगाव त्या आहेत काय मग.
हो आ,
आहेत काय म्हणजे म्हणजे सिरियस आहेत काय हे झालं वारल्यात.
हा वा एकाल चालेत ना ते तेव्हाच ऍक्सिडेंट मध्ये हो.
हा अ, इथं आमच्या इथ पण कोल्हापूर म्हणून आहे जवळ.
हा हा,
तिथ अ तिथली एक लेडीज झाली एक्सपायर. तीगी जणी होत्या ना त्या.
हा हा,
इथले एक आणि सुभाष नगरचे कोणते कुठली तरी होती. इिकडे हा तिकडची कवठे. फिराची कवठे फिरांची का कायत तरी. तघ त्यांच्या ते सामानाचेच ट्रक ते अंगावर कसे गेल्या. गॅस पुरवात.
होयच की. ते काय झालं होत. तो ड्रायव्हर होता ना ट्रक ड्रायव्हर त्याला ताप आला होता. त्याने ते एक्स्ट्रा सप्लिमेंट घेतला होता.
हा हा.
हा त्याचा त्याच्यावर हे झालं ना. परिणाम जास्त ह मेडिसिन घेतल्यामुळे हम् त्याच्यामुळे ते होऊन झालं ना असं. त्याला चक्कर वगैरे यायला लागले होते. मग अस न्यूज वर तस सांगत होते ते.
हम् हम.
हम्म. पण असं देवाच्या वारीेला जायचं. अचानकं कोणाच्या मनात सुद्धा आल येईल का असं, काहीतर होईल म्हणून,
आणि जखमी पण आहेत ना.
हो, जखमी पण आहेत की काय जण.
आठ जण जखमी आहेत म्हणत होते. आता काय होतंय काय माहित त्या देवालाच चाललेल्यांचं पण असं व्हायले म्हटल्यावर कसं? लोकांची संख्या किती कमी व्हाय लागल्या.
कमी व्हायला होयलाच लागले आणि कोरोना पासून तर खूपच जास्त हे झाल.
होय.
म्हणजे आता किती कमी वयात लेडीजांना बीपी
शुगर झाले होय आणि हे पण ते इंजेक्शन कोरोनाच घेतल्यापासूनच गुडगे दुखीचा त्रास पण केवढा वाढलाय लोकांचा अटॅकचं प्रमाण पण वाढलंय हार्ट अटॅकच.
हा. तेच की. आणि क किती कमी वयात मुलांना पण वेगवेगळे आजार येतात आता. म्हणजे आधी त्या आजारांच नाव सुद्धा माहित नव्हत. आता सगळं वेगवेगळे
होय आणि हे पण आता जेवढे काळजी घेईल तेवढी कमीच व्हायला वाटायला लागले असं व्हायला लागलंय. सगळे औषधं फळांवरती भाज्यांच्या वरती
सगळंच हा सगळं केमिकलयुक्त आता ह अन्नात केमिकल विकत तर मग का दुसर काळजी घेऊन तरी काय होणार आहे. रोज रोज पोटात केमिकलच जात असेल तर,
होय आणि हे पण होतय. ते पिकव तसच पिकवतात आणि ते. खाणार तर ते खायला तर पाहिजेच तेच. अगोदरचे किती लोकांचे किती हे आहेत. हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो. अगोदरची लोक अजूनपर्यंत आहेत जे काम भरपूर केलेली वगैरे ते भरपूर जेवण अन जेवण पण त्यांचे भरपूर असायचे त्यामुळं आत्ताच्या लोकांना ते परी परिणाम व्हायलाय सगळ्यांच्यावर औषधांवर वगैरे. औषध वगैरे फवारले जातात त्यामुळं हॅलो. हॅलो. ह हा, अगोदरची लोक पोळ्या वगैरे भरपूर खायची आत्ताची लोक काहीच खात नाहीत एकदा खाल्ले की बास म्हणतात. आता पोळी हा प्रकारच नको झालाय पुरणपोळी का प्रॉब्लेम व्हायलाय काय माहिती, गोड हा कोण पदार्थ खातच नाही आहेत बऱ्यापैकी शुगर असल्यामुळे सगळे टाळताहेत गोड खाण्यासाठी हॅलो.